हो
हा ऐकू येतो का आवाज माझा?
हां बोला हा बोला
तुमचं मला रीगच आली नाही ओ
नाही का केलेलं मागाशी मी कॉल तुम्हाला
परत करा बघुया कि मी बघते आता
वेळ आहे का आता?
हा हा बोला दि बोला
नाही काही कालच करत होते पण नेमकं कोण फ्री नव्हतं ना त्याच्यावर म्हणलं आज बघू रात्री असतात फ्री पण मग कामात असतात रात्रीचे काम असतात प्रत्येकाला
ह
काय म्हणता काय चाललंय?
काय नाही आत्ता सगळं आवरलं तुमचं आवरलं?
किती कॉल झाले कार्याचे तुमचे?
माझे की नाही म्हणजे दहाच झालेत कॉल
होय
पण खूप दिवसापासून कारण माझा जरा इश्यू होत होता म्हणजे रिंग होते पण मला येत नाही कोणाचं बला
हा हा हां म्हणजे कार्याला जे ऍड आहेत त्यांनाच कॉल लागू शकतो ना फक्त
हा हा ते माहितीय आहे ते म्हणजे खूप दिवस झाले मी जॉईन होऊन जवळजवळ पंधरा वीस दिवस तर झाले असतील पंधरा वीसच्या जास्त झाले.
मग तुमचं झालं का ते कॉल रेकॉर्डिंगचं झालं का?
ते नाही मला आलेलं
नाहीय का?
हा तुम्हा तुम्हाला आलंय का ते?
नाही हेच मध्येच तेच की कॉल रेकॉर्डिंगच चालू आहे आता आपलं हे. म्हणजे आपल्याला ते सब्जेक्ट देणार आहेत ना त्याच्यावरती बोलायचंय असं.
तो नाही आला मला टॅक्स.
ठीक आहे चाल.
कोण तो तेवढ चाला.
पाऊस वगैरे आहे.
हम्म सुरू झालाय बारीक तुमच्याकड?
हॅलो!
तुमच्याकड तुमच्याकडे पाऊस आहे कि नाही म्हंटलं. हां.
कराडला खूप चालू आहे.
हम हम इकडं नाही मी म्हणजे महाराष्ट्रात नाही बाहेर बोलतोय मी.
हा का हा हा तुम्ही कुठून बोलताय.
कर्नाटकातून बोलतो.
कर्नाटक मधून का बरं.
हम्म इकड एवढा आहे पाऊस आहे. बऱ्या पैकी आहे झाडं लावायची चालेल. छोटी छोटी झाडा लावायचं काम चाललंय.
हा हा हा काही नाही मी जॉबला हायस. हॉस्पिटल ला मग आता बसलेच होते. म्हणल चला एखादा कॉल तर करून घेऊ.
हम हम.
गर्दी तर आहे सकाळपासून हा हा हा. ठी आहे आता थोडस फ्री होते ना म्हणलं चला एखादा कॉल करून. हम् ठीक आहे हा तेचना.
माझ खूप दिवसापासून आत्ता लागला एक जवळजवळ आठ पंधरा दिवसामध्ये झालंच नाही काम अ
आपण जर फ्री अस -असल तर समोरच फ्री नसतं ना त्याच्यामुळे कॉल कोन उचल नाही असं होत.
हम्म, ते सगळ्यांच एकदम जमून यायला लागते.
तेच ना.
आणि काय म्हणता काय चाललंय? हा बरय बरहाय मी काय नाही घरीच असते घरीच असते मी.
हा हा मुलं?
मुलं शाळेला गेली दोन मुलं आहे.
हो का? हम्म हम्म हम्. ठीक आहे चालेल चालेल चालेल ओके हो बाय.
ओ आव बोला ना दहा मिनिट बोलायचं.
दहा मिनटं बोलायचंय का बरबर काय म्हणतय मग शेती वगैरे?
शेती वैर काय नाही आमच्या इकड शेती वगैरे काय नाही.
आमच्या इकडे चाल पेरण्या बघा आता भात भात वगैरे लावायचं चाललंय.
हम हम कराड काय तुमचं? कराड ना कोल्हापूर साईड कोल्हापूर साईड आमची आमचीच भाषा आम्ही पण तिकडचोच.
होय ना हं हं कोणतं गाव तुमचं?
कोल्हापूर.
हा!
कोल्हापूर.
होय का.
हूं आता इकडे लग्ना नंतर मिस्टरांचा जॉब आहे त्यामुळ इकडे आहे.
हा बरोबर आहे की, जावंच लागतंय आपल्याला मग काय.
काय करणार, लिहीता वाचता येत नाही. लिहिता वाचता येत नाही, पण बोलता येती भाषा मला. हा शिकले, शिकले आता इकडे येऊन ऍ. भाषेचा खूप प्रॉब्लेम आहे.
होय नाही ना त्यां एरियात गेलं की तिकडचं शिकावंच लागतं ना ओ नाहीतर उगाच. कसं आपल्याला याच्यासारखं होतं, आडगळल्यासारखं होतं.
तरी प्रॉब्लेम होतो माझा, म्हणजे अशे बु कोणाच्या पाटी क बसची पाटी मेन वाचयला येत नाही तिथं मोठा प्रॉब्लेम. एकटी, एकटी, एकटी कु ट गेल ज इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये असं चालतय का मराठीमध्ये जरा ते. कमी जरा कमी आहे का इंग्लिश शिकल बाकी हूं.
हूं हूं हूं हूं!
शेती आहे तुमची?
हो आहे की. तेच चाल होतं, दोन तीन दिवस काम आता पावसामुळे हूं. आता थोडंस फ्रे आहे आता काय भात वगैरे उगवतसतोपर्यंत. पूडं फ्री नंतर म एकदा झालं चालू की चालूच.
म तुम्ही असं भात म्हणजे हे करताय रोवताय की असी
पेरून, पेरून केल पेरले हूं.
आमच्या साईडला पण तसच पेरून करता.
ग आणि सोयाबीन हे टोकून करत्यांत.
सोयाबीन काय.
ह भूईमुंगाच्या शेंगा वगैरे पण असत्यांत. ते थोडासा केलाय, पंधरा वीस गुंठात.
हूं जास्त करून न हेच असते, भातच असते ना तिकड. म कुठला इंद्राईनी म्हटलाय. फेम, फेमस आहे ना इंद्रायनी भात.
हो नाही या साईडला जास्त इंद्रायणी चालतो ना आणि.
हा हा हा.
हूं इंद्रायणी बासमती हेच, साध नाही कोन्ही करत.
म ते असं जाड असत
नाही बारीक असतो तांदूळ तो.
नाही ते पण घलतात ना जाड तांदूळ नी ते काळ. जास्त लालसर असते ना ते.
हा!
ते काय म्हणतात त्याला काय दोडकी तांदूळ का काय तर म्हणत्यात ना ते जाड असत्यात लालसर असत्यात त्याला.
काय एवढं माहित नाही, फक्त आमची आई जायची शेतात.
हा ह ह हा हा हा हा हा.
म्हणत आमच्याकडे आमच्या घ घरी बाजूलाच रान त तिथं भात, शेंगा पिकायच त्यामुळे आम्हाला माहितीये.
आमच्यात पण सगळं म्हणजे घर होत सगळं आता ऊस पण आहे थोडं ऊस आहे अर्धा एकरात आणि अर्धा एक तर ते बाकीचं मग थोडं थोडं करतो सगळं. घरी पण लागत ना आता. हं कडधान्य वगैरे महागाय तर आता क तिथती वाढली.
पण राबाला पण लाग
होय करावं लागतं म आम्ही काय करतो लेडीज वगैरे काय करायचं तुम्ही माझ्यात जायचं मी तुमच्या ते ना असं दोन दोन तीन तीन दिवस प्रत्येकीच करतो म्हणजे कस आहे आपली हा आणि पैशची पण बचत होती. ती ना पैसे पण द्यावे लागत नाहीत. आपण दोन दिवस सेचर जायचं ते दोन दिवस आपल्यात येत्यात असं करायचं.
ते बरोबर आहे खर म माणसं मिळत नाहीत म्हण मिळत नाहीत ना तिकड म्हणजे कामाला. कोणजे जास्त येतच नाही.
हम्म त्याच्यामुळे ते बरं पडतं हो तेच ना.
चांगलंय आम आमचं कस च शेत ऊसाच आहे हो तिकड आहे म्हणजे कर्नाटक ऊस ऊसच लावतात त्यामुळे एवढं काय काम जास्त नसतय लावनी वेळी जास्त काम त्याच. हम् आणि मग कापणी वेळी. ऊस अन् ऊस आणि गहू इकडे
ऊस आणि गहू असतय हा आमच्याकडे पण असतंय गहू. पण असं जास्त प्रमाणात नाही.
हम्म गहू पण ते खपली गहू घालतात इकडं.
हा. त चांगला असते ख खपली घा हो आणि त्याच्या पोळा वगैरे छान येतात ना.
पोळ्यापेक्षा इकड त्याचा रवा काढून उपीटला असं साधा रवा आणत नाही. तोच रवा वापरत हम्म म्हणजे खप ली गावचा रवा.
होय हा हा चालेल काय आणखीन म.
हम्म. काय नाही बा.
तुमच्या इकडं काय त्या साईड ला काय पिकतं जास्त कर्नाटकला.
इथं आम्ही आहे तिथं शेंगा जास्त सुिकते ज्वारी शेंगा. ज्वारी एवढ जास्त.
होय ना हा कापूस जास्त आहे तिकड.
हम्म भात नाही लाव तिकडे जास्त ते.
हा हा हा.
कारण पाऊस कमी असते ना इथं.
हम् हम हम् हम.
पाऊस. आपल्याकडे पाऊस जास्त असतो तेव्हा भात चालत पाऊस
पाऊस जास्त असतो.
आणि जास्त ऊच लावता ते.
हा.
ऊस ऊसाचं म्हणजे कारखाने जास्त आहेत ना इकडं. आणि काय म्हणता.
तुम्ही ह्याच्या. कॉल झाल्यानंतर आपल्याला ट्रान्सलेपशनचं काम मिळणार आहे ना बहुतेक मराठी.
ते चालूय माझं.
चालूय का?
ते चालू आहे फक्त मला ते आता रेकॉर्ड रेकॉर्डिंग चालेल नाही.
हा पाच एक कॉल झाल्यानंतर येते का ते?
ते काय माहिते मला पहिल्या त्यालत ट्रान्स्क्रिप्शनच आणि त्यानंतर मग!
फ्रेंड आले आ त्याच्यानंतर मग ते ट्रान्स्क्रिप्शनच येईल असं म्हणतय बघु मग.
हम् चालते बघु या मगणजे माझ. कसं झालंय पहिला मी तेच केले ट्रान्सस्क्रीप्शन. आणि तिचं पण पणे तास करता करते. रेकॉर्डिंगचं काय आलेलं नाही म रेकॉर्डंग अजूनही दोन मिनिटं बोला. काय आणि काय. नाही बोला मी कट करते त्यावेळी सांगते तुम्हाला! आणि एकच मिनिट एकच मिनिट. काय नाही घरी म्हणजे ब्लाऊज वगैरे शिव ति ब्लाऊ पिको फॉल घरी म्हणजे आता आत्ता शिकलेलं नंतर इकडे!
हा हा हा.
आधी जॉब करत होते ना. तर घरीच असते त्यामुळ मग घरात. हम् आपली आपली तर शिवलीने बाचण शिकले. आणि आता बाहेरची घेते खर घेते टाईम असते भर दुपारी घरीच असते ना मुलं शाळेला हेनी ऑफिसला.
हा.
आणि काय म्हणताय?
काय नाही आणखील बघा निवांत आहे आता हा.
आणि काय म्हणताय.
काहीच नाही बघा हे काय बसले आता जायचं आहे. ड्युटी साडे नऊ ते साडेपाच असती. साडे नऊ ते साडे पाच.
घरातलं सगळं आवरून येत आहे मग?
सगळं आवरून यावं लागतं मोठा मुलगा आहे जॉबला माझा बारका इंजिनिअरिंग करतो दोन नंबरचा? विस्तर पण कंपनीत आहेत ते त्या आठव असता मग माझ ते तो मुलगा पण जातो न‌उ सव्वा न‌उला आम्ही दोघं सोबतच निघतो मग. सोबतच येतो तो मला सोडतोंत पुढं कराडला जातो.
चालते चालते थँक यू.
हो थँक्यू थँक्यू.